हॅलो!
यालायं काय आवाज?
हा यालागलाय घे.
हा हा मग काय चहा पिलासं?
पिलो की.
हा हा.
ती का रडा लागल्या?
तिला आता चपाती आणि लोणचं पाहिजे झालंय खायला.
हम्म! भारी हाय.
मग बटाटूची भाजी पाहिजे झाल्या, आता बटाटू भाजी केलेली संपल्या. मगाशी तीच व्यस्त केल्या भाजी आणि आता आणि बटाटोची भाजी म्हणा लागल्या.
ह भारी काम हाय. ह नुसता रडायचं एवढं एक नंबर जमतयं बघं.
आवाज-रेंज मध्ये ये जरा रेंज मध्ये ये. आवाज कट रेंज येत नाही काय?
रेंज जरा कमी हाय रे.
हम्म ते एका
आं.